हॅलो!
हॅलो!
कामात हाय काय?
अं, नाही बोला की.
हम्म, हम्म म्हणजे मला वाटलं असं भांड्यांचा आवाज आला ना मला वाटलं अजून काय काम करताय काय.
नाही नाही घरातच बोलत होते सगळ्यांसोबत त्याचा आवाज ऐकला असशील.
हम्म्म हम्म्म.
जेवल्या?
नाही आता जेवणार म्हणजे तेच खाणार काय तर उपवासाच.
हां हां.
मगं ते तुम्ही शाबूचं सांडगं करतात माहितीय काय पापड वगैरे ते कसं करताय?
ते म्हणजे रात्री शाबू भिजत घालत्या आणि स काळी उठल्यानंतर न गं उकळलेल्या पाण्यात ते पापड, खार, मीठ हे सगळं घालायचं. आणि त्यामध्ये शाबू अं म्हणजे शिजवून घ्यायचं असे खीर शिजवतोय ना आपण त्या पद्धतीनं एवढं घट्ट अस शिजवून घ्यायचं आणि नंतर चमच्यान ते थोडं थोडं करून असं वाळवायच म
मग त्यात एक एक जण हे पण घालतात कि आपलं खरडा म्हणजे ठेचा करून घालत्यात.
हा हा ते पण घालत्यात.
त्यांन बीट.
होय बीट पण घालतात की.
बीट कस काय आणि त्याचा कलर चेंज होणार की मग.
होय कलर चेंज कलरसाठीच घालतात ते.
होय, मग बटाटा वगैरे किसून घालतात एवढं म्हणजे आमच्या घरी तर करताना घालत्या.
हा हा
अन बीट असं पहिल्यांदाच ऐकलं मी.
हा नाही घालतात ते पण पालक पण घालतात.
पालक उपवासाला चालत नाही ना पण?
नाही उपवासासाठी नाही आहे, फक्त आपण रेग्युलर घरात खाण्यासाठी करतात.
मग ते हम्म म्हणजे असं आपण ह्याचं तांदळाच्या पिठाच ते पापड करतात माहिती का ते अंडी पापड म्हणून असत ते त्याच्यात मग टॅमॅटोची ग्रेव करून घालतात पिठात नाहीतर मग पालक पण करून घा मग त्यांना कसं टेस्ट असं वेगळं म्हणजे अ आपण बाहेर कस बाहेरच्या हॉटेलमध्ये वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे पापड अस सतात ना तसं ते बनत मग.
हा हा हा आम्ही म्हणजे ते त्यामध्ये काही अ अस करत नाही, पण हे शाबूचं वगैरे करतोय त्यामध्ये करत होतो पहिलं पहिल. बघण्यासाठीच स्टेप हा म्हणजे असं टेस्ट साठीच केलेलं.
चांगले होतात का?
होय होतात छान.
हम्म हम्म
कलर वेगळे पाहिजेल असेल तर त्या पद्धतीने होऊ शकता.
फूड कलर असा वेगळा घालू शकत नाही ना म्हणजे बाकीचे कलर असतात सांडगेत घालायचे तसले.
घालू शकतो आपण ते पण अ खरं म्हणजे प्रत्येक वेळेला ते हानिकारक असते ना शरीरासाठी त्याच्यामुळे अशा पद्धतीने पण करू शकते आपण जे रंग वगैरे आपण नाही वापरल तर चालते त्या पद्धतीन.
हम्म कलर म्हणजे कलर घातल्यावर होय, तसच की त्रासच वगैरे आणि तर कलर खूप दिवसाचे असतात, ते दुकानदार सांगत बी नाहीत की कलर अशे ज लय दिवसाचे आहेत खातल्यावर मग काही पिक अख खराब आणि ते कसं आपण वर्ष दोन वर्ष वापरतो.
हा मग ते पोटदुखी, उलटी अशे प्रॉब्लेम चालू होता.
हो आता खूप जण कलर पण असं घरातच तयार करतात.
होय ते हा म्हणजे बीटच्या रसापासून अ म्हणजे बीटच्या रसापासून एक माहिती आहे मला
पालकचा तुम्ही म्हंटलं ना पालक त्याच्यापासून हिरवा कलर तयार करायचा म्हणजे पालक क कोथिंबीर आणि मिरची असं घालून कनी. अ त्याचं पा ते ग्रीन कलरच म्हणजे हिरव्या कलरचं पाणी काढतात. आणि मग ते घालतात ह असो कलरसा कारण फूड कलर बाहेर मार्केट मधले बाजारातले कुठले कसले आता शिऱ्यामध्ये पण वापरतात पण ते खरं चांगलं असतं नाही.
नसते होय आणि कशा पद्धतीने तयार करतात काय माहिती.
अ मग ते त्याला म्हणजे हे करण्यासाठी त्याला एक ऑप्शन म्हणुन कस्टर्ड पावडर घालतात पण कस्टर्ड पावडरच टेस्ट कसं जरा वेगळीच
टेस्ट येत्या वेगळी होय.
मशीर कस ते म्हणजे
हा वेगळा फ्लेवरच बनतो इथं आणि म्हणजे चव म्हणजे फ्लेवर टावईप करून ते असं फ्लेवरचा शिरा आहे तसा फ्लेवरचा शिरा आहे असं पण कर म्हणजे बोलतात सगळे
पायनापल च ते असतंय पण ते कसं करत्यात पावडर न टेस्ट वेगळे येत ते शेवयाच्या खीरमध्ये वगैरे घातली तर कसं चालतय ह ह शेवयाच्या खीरीत घातलं की काय वाटत नाही ते त्याची टेस्ट आणि ती मॅच होऊन जाते ना.
च वेगळं असते त्यामुळे मॅच होत ते लगेच
हा शिरा कस घट्ट असतो त्यामुळं
हम्म.
खर तर बिना कलरचा शिरा चांगला होतो.
चांगला होतोय होय आपण प्रसाद हा प्रसादासाठी करतो ते छान होते ते
खरं ते कसं करतात हेच माहित नाही म्हणजे कधी प्रसादासाठी शिरा आमच्या ते असं बनवलं तर म्हणजे मला माहितच नाही कसं बनवतात.
हा हा आपण हे रेग्युलर शिरा करतोय ना त्यामध्ये कसं आपण पण पहिल्यांदा पाण्यात साखर घालून उकळतोय ते पण अ तसं करायचं नाही ते आपण रवा वगैरे भाजून घेतोय ना तुपामध्ये त्यानंतर थोडंसं पाणी घालून म्हणजे जेवढं रवा असते ना त्याच्या डबल पाणी घालायच एक वाटी रवा असेल तर दोन वाटी पाणी घालायचं किंवा दूध वापरायचं. दुध आणि तुप ते त्यामध्ये ओत
पण घालतात त्याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स आणि केळ असं कसं काय?
होय ते पण म्हणजे जर प्रसादासाठी असेल तर घालत नाहीत ते केळी वगैरे. निसताच प्रसाद असं हा शिरा नुसता रव्याचाच असतो त्यामध्ये काही मिक्स करत नाही ते. शि हे केळी वगैरे घातलं ना ते मॅश करायला लागते व्यवस्थित नसेल तर मग असं केळी केळी असं तोंडात येतात ती गरम शिजलेले असतात त्यामुळे
म ते कसं अ एकदम असं मऊ करूनच घालायला पाहिजे ना, असं पंचामृत कसं करतोय तसं
हा एकदम मॅश करून, बटाटे वगैरे आपण कसं अं बारीक करून भाजीला वगैरे म्हणजे बटाटू वड्याची भाजी कशी करतो ते आपण बटाटे वड्याची त्याला पूर्ण बारीक कस ते तस त्या पद्धतीने बारीक करून घालायला लागतयं
तो खरं त्या शिराची टेस्ट येतच नाही असं बाहेर कुठं
होय, होय आता हल्ली म्हणजे आंबे वगैरे होतेत ना त्यावेळी आंब्याचा रस पण घालून शिरा बनवत होते. मी पण केलता घरात, एकदा छान झाला होता.
चांगला होतो का टेस्टला अस मँगोची टेस्ट तर येते का?
येते येते छान होतोय तो
म्हणजे पाणी उकळल्यानंतरच त्यामध्ये बारीक केलेलं आपलं अ, म्हणजे मिक्सरला एक आंबा बारीक करून घेतलेला मी, मग ती काय प्युरी झालेली ती त्यामध्ये घातलेलं उकळत्या पाण्यात आणि नंतर मग रवा घालून शिजवून घेतल सगळंच
हां हां
असं मी केलेलो, पण माझी एक फ्रेंड होती ती सांगत होती की ते उकळत्या पाण्यात न घालता, म्हणजे रवा शिजल्यानंतर पण आपण त्याला वरनं मिक्स करू शकतो. ती असं म्हणत होती, खरं ते व्यवस्थित मिक्स होणार नाही असं वाटत होती म्हणतं
वरनं पण म्हणजे कसं करत असतील, असं अ एक, एक जण असं करतात ते तुम्ही म्हणताय ना शि साखरेचं पाणी करून मग शिरा घालतात ते अ शिरा वगैरे भाजतात आणि शिऱ्यात फक्त पाणी घालतात आणि नंतर वरनं साख -खर घालतात असं, तसं पण करत्यात एक एक जण मग ती पिवरी त्यावेळी घातली तरी
करतात हा.
हा का
हां प्रसादच करतोय ना आपण, त्यावेळी वरनंच घालायचं म्हणजे जिगड पणा जास्त येत नाही त्याला. आणि पाहिजे तसा सुट्टा होतोय मग शिरा.
हा नाही तर मग ते पाण्याच साखरचं पाणी करून घातलं असं पाक सारखं तर घट्ट घट्ट होणार ना लाडूला करतोय तसं होणार
ते साखरेत पाण्यात साखर मिक्स झालेली असते त्या पूर्ण असं जिगट चिगट पण जास्त येतोय त्यामध्ये
हां, जास्त असं घट्ट होत नाही ना पण?
अ नाही नाही घट्ट होत नाही, पण आपण पाण्याच प्रमाण कसं घालेल त्या नुसार असतीया, कमी झाले तर असं म्हणजे गुठड्या, गुठड्या होतात आणि शिजत नाही व्यवस्थित शिरा.
हम्म त्या शिऱ्याच आणि रव्याच्या लाडूचा प्रॉब्लेमच हाय.
होय ते व्यवस्थित मॅनेजमेंट असेल तरच मग करते
हुतंय नीट व्हयं, नंतरनं लाडू पण एकदम पाणी पाक जास्त झालं तर ते कसं मऊ होतात. चांगले होतच नाहीत आणि कमी पडलं तर, होय मग काय आणि कमी पडलं तर ते दगडच होत
दगड होय. ते अनुभव अनुभवी माणसच करू शकत त्यात ते दुसर कोण करू शकत
त आमच्या म्हणजे दिवाळीत वगैरे कोणाला पाक वगैरे चांगला घालता येतो, त्यांनाच बोलवतात बाहेरन म्हणजे मम्मी वगैरे.
हा हा. आमच्यात आजे सासू आहेत माझ्या त्या करतात. त्यांना जमतेय छान. ते आम्ही त्यांनाच सांगतो करायला ते तेवढं. पाकाच जे काय करायचं आहे, ते त्यांच्याकडेच असतयं.
चुकलं तर कस मग सगळंच बिघडतयं आणि ते तर आपण सणावाराला करत असतोय.
होय. बाहेर द्यायचं, आपल्याला लागतय.
हं. तेच की. सगळ्या पाहुण्यांना तेनं कसं देवाण घेवाण होतेच की दिवाळीत. त्यांच फराळ आपल्याकडे आपले फराळ त्यांच्याकड.
होय. आणि अशा वेळी बोलणारी मग खूप असतात असं केलं, तस केलं.
झालं तर एवढं मोठ. अन लहान झालं तर एवढं छोट असं होतय ते. चिकटच झालय आणि घट्टच झालय, तुटनाच झालय असं असतय.
होय होय.
फराळ खरं म्हणजे बनवायच म्हटलं तर त्याला वेळ पण लागतो ना तेवढाच.
होय. आम्ही तर आधीच आठ- दहा दिवस चालू करतोय फराळाच.
जास्त लोक आहेत का?
हा. म्हणजे वेगळी असं तीन फॅमिली आहेत आमच्या.
हं हं.
तिघांचं असं वेगळं वेगळं करतोय. पण तरी पण त्यांचं झालं की आमच्यात, आमचं झाल की त्यांच्यात असं असतय ना.
सगळ्यांचात. म ते गंज पंधरा दिवस घुमतात तर.
हा, म्हणून जरा लवकरच तर सुरू करतोय.
मग आणि खरेदी त्याची सगळ्याची.
होय, खरेदी काय आपलं आपलं त्यांचं त्यांनी करत्यात, आमचं आम्ही करतोय. पण हे कसं जरा मदत होतेय ना एकमेकांना.
होय.
तेना मग आधीच सुरू करतोय आम्ही.
छान! पण असं दिवाळी म्हणजे एक छान वाटतेय सण. तुमच्याकड मोठ्याने करतात का?
होय मोठ्यानेच असते. म्हणजे अ एवढं काय अस नवीन वगैरे काय आणत बसत नाही. पण फराळाचं वगैरे सगळं करायला लागते.
हा फराळच करायला लागतय सगळीकडच असं.